व
हो झालं की. झालं झालं.
फिरायला.
जाऊ ना नो पाऊस होता त्यामुळं मग जात खाली नुसतं जरा बसलून आलो लगेच वर
हा, हा, ह.
हम.
हो आज दिवसभर पाऊस चालूच आहे.
हम्म. मगशी जास्त होत आणि
होय होय मग श होत जास्त होय, अजून आता हा प उद्या पण आहे. पाऊस पडणार आहे.
होय.
हा.
् हम् जेवला?
होय आम्ही जे ओळखी आमच्या आत्ताचवरल
होय, हा. हम्.. हम्म.. हम्..
तेच म्हणून मग तुम्हाला फोन केला.
हा, हा, हा आणि काय? उद्या कॉलेज.
हो जाणार आहे की उद्या सकाळी. जाणार की उद्या सकाळी आहे कॉलेज. जाणार मग हा आज मग पुरी गेले काय. तुमच्या जीवन
हम्म. गेलं की. गेल्या, गेल्या हम्म गे. जून गेल्या आणि पाऊस त्यामुळे जरा पुढं मग, पुुढ मग होतें ना.
होय हो कुठं पोरी तर लांब लांब राहतात का तुमच्या इथल्या.
लांबला म्हणजे अ तरी तुमच्या इथनं असं, अं तुमच्या इथनं त्या. ह्याच्यापर्यंत ग ते काय म्हणतात. ते खताचं दुःख दुकान वगैरे आहे ना, असं एवढ्या लांबला हा. हा एवढं लांबला मा अस आहेत.
हा हा तेचक पाच दहा, पाच दहा मिनिटाच्या अंतरावरण येतात.
हा पाच दहा, पाच दहा मिनिटाच्या अंतरावरला. हम्म.. हा तेच हम्म.
ते लोणच्याच आहे ते उद्या करणार आहे, आज काय नाही हे झालं करायचं
हा हा हा चालतय की.
लिंबूच ईड लिंबू आणलय ते, आता उद्या त्याच करायचं मग. उदा करून ठेवतो ते.
हम्म चालतय चालतय, त्यातलं बी फक्त
तिकट करायचं? हां होय बी काढणार की, तिकट हे त्यात मिरचीच पण चालतय आ नी ओली मिरची ही आपली हिरवी.
नाही नाही ते नाही घालायचं, नाही नाही.
नाही काय? लिंबू मिरची एकत्र मिळत बघा
हा. त्याच्यात ते अ हे असतय ना तेच्यात मोहरीची डाळी डाळ घालत्यात ग
हम्म मोहरीची डाळ घालत्यात व्हय, त्याच्यात व्हय, मोहरीची डाळ असत्या.
पिवळ्या मोहरीची डाळ असती.
पिवळ्या मोहरीची असत्या हा नाय आपली काळी मोहरी आहे घरात आहे ती हं. बरोबर बरोबर हा.
हां.
काय बरं विचारायचं होत, हाय की आमच्यात हाय की. हाय नाही केली नाही इथ आमच्या शेजाऱ्यांची गेली होती लाईट एकट्यांचीच. पुढचं एक घर आहे पुढचे पुढचं म्हणजे आमच्या समोरचं नाही, पुढं अजून एक घर आहे. त्यांच्यातली गेली होती, परत आली त्यांच्यात, त्यांच्यात नव्हती लाईट तेवढी, बाकी की ज्यांच्यात होती लाईट, तुमच्या इकड आहे का लाईट?
आहे की आहे आहे आहे हम्म आहे की लाईट. लाईटचा काही नाही प्रॉब्लेम ह्यावेेळस झालेला खरं.
हा हा हा.
हम्म.
आमच्या त्या मिक्सरला काय झालं होत ओ?
अगं वायर जळलेली ती हा.
हां हां हां.
वायर जळलेली आणि, अ बटन आहे ना ते बटन खालचं गोल फिरवायचं असत ते म तिथलं पण काय तरी जळलेलं.
ते आता त्याची लाईट लागत नाहीेये, मिक्सर ची पण मिक्सर चालतोय की आता व्यवस्थित.
हा पूर्ण वायरच त्यांनी दिली ना बदलून.
हा तेच की नवीन वायर दिल्या चालतोय आता चांगला. आणि अ हे आम्ही ते दोन कुकर पण जरा हे झाले होते, एक माणूस आला होता त्याच्याकडून त्यानं ते शिट्टीच्या आतलं ते बसवून दिलं शिट्टीच्या आतमध्ये नसतं का वॉल सारखं असतं बघा असं असं उम उभट असतं ते स्टीलचं रॉड सारखं असतं ते घातलं दोन कुकरला रिंग बदलून दिली, थोड अ स तसं काय म्हणायचं त्याला हे आलेलं असतो त्याला? बट अ टोपण हे झालेल असतं बघा जरा. त्याला काय म्हणतात ते? आऊट आऊट गेलेला असतो काय? टोपणांला हां तो पणं त्यांनी काढूंन दिलां
होयं हं मं दुकानांतून आलेला कां असां रोडवरं होतं रोडवरं हम्मं
येतांत नां बाहेर दुरुंस्तीला मंग त्यां दिवशी केलं दुरुंस्त तुमच्यांकडे मिक्सरला आं फोन केलां होतां की नाहीं आम्हीं
हां
अं झालां कां नाहीं मिक्संर तेव्हां तो माणूंस सकाळंचा येऊंन गेलां होतां मगं त्यांला म्हणलेल चार वाजतां आंण तूं परंत तो आंला चार वाजतां मंग कांहीं डबल माणूंस आंला म्हणुंन मंग त्यांला कुकर दिले दुरुस्तं करांयला त्यां माणसांला असं ये कां तूं फिरवूंन सगळीकडूंन आंला नां नंतर चारलां यां म्हंटल्यावर
हम्मं हम्मं हं मंग दुरुस्तं करांयला किती रुपये किती रुपये घेतले त्यांनं
एक लांख चे किती माहिती आहे कां रिंगा दोन बसवल्यां चेप काढले ते आणि ते अं हे स्टीलचं ते बसवलं त्यां शिकट्टीच्यां आतलं स्टीलचं त्यांला कायं म्हणायचं ते अं अडीचशे रुपये घेतले हम्मं पणं रिंग एवढी महांग असती बांय रिंग
रिंग नव्वद रुपयेला एक आहे कायं
होयं हां मंग दोन कुकरलां रिंगा बसवले नाहीं नाहीं नाहीं सॉरी सॉरी एकाचं कुकरलां एकां कुकरलां बसवली आणि हे ते हे घातलं ते स्टीलचं स्टीलचं त्यांला हे घालूंन घेतलं
हां नवंद रुपयांला एक रींग आहे
दां
हम्मं छोट्या कुकरची कांहींतरी हां अं ऐंशी रुपये लां कांहीं साठ रुपये लां आहे मोठ्या कुकरची नव्वद लां आहे
हं हां हां साठ रूपयांला दिलं आणि ते नवीनचलं त्यांमुळे आंता कायं हवां जांत नाहीं कुकरच्या टोकणंत जातं होती ती
हां हां हां हां हं हं हं त्यांमुळे भांत शिजतं नाहीं गं नीट भांत भांत शिजतं नाहीं नां मगं नीटं
तेचकी हवां जाते आणि आई एक ते असतांत त्यांमुळे मंग हे येतांत माणसं दुरुस्तीला त्यांना म्हणलेलं आम्हीं गंन कोणं घरांत असल्यांशिवायं दुरुस्तीला नाहीं कोणांला बोलवायचं कोणंसते कोत्र शिरं ल दुपारचं कायं करायचं मंग येते कीथ मिक्सर कुकर दुरुस्तं करणारी माणसं सारखी असतांत सारखी बरीच येतांत कायं कायं दुष्टती करांयला
होयं आंज आमच्यां आंज आमच्यां इथं नां दोन बायकां आंल्या होत्यां म्हणजे के त्यां वरं भांडी वाल्यां दोन आल्यां होत्यां पणं अगदी म्हणजे वरं कोणं आहे खांली कोणं आहे बघं बोनं हे करूंन होयं कायं नव्हतं फक्तं तरं एक एक कितल्यां नुसत्यां होत्यां बघं हातांत आणि केसांवरं भांडी केसांवरं भांडी म्हणूंन वोरडतं होत्यां
मग बिल्डिंगमध्येध्ये कसे शिरल्याव खर तुमच्या इथून
डिंग मध शिरल्या म्हणजे, खाली खाली न येतानाच तिकडून रोड वर न येतानाच का नाही सगळं बघत आलत्या वरती त्या खालच्या मावशीवरती कपडे वाळत घालयला गेल त्या ना हा, हम्म त्यांनी नुस तो खाली सहज वाकून बघितलं.
हा हा जिन्यातन दिसलं असणार कोण आहे हम्म
तर वरती बघून हाय का ह का केस आहेत का कास केस याकीखाली या कीखाली करून हम्म आणि काय सुद्धा नव्हतं म्हणल्या
हा -हा म्हचला हे का एखादं जरी एखादं घरात असेल बाबा दुपारचं, तर ते काहीतरी हे करून, काही करू शकतात अस म्हणून आई ना सांगितले कोणी जरी आलं तरी काही करायचं मग त्या दिवशी सकाळी हे होते ना घरात शनिवारी
हा
ह मी कॉलेज ला म्हणजे मी होती मी त्यांना बोलवलं पण मिक्सर नव्हता जवळ मग त्यांना म्हटलं तुम्हाला फोन केला नाही का त्यानंतर मिक्सर साठी म्हनल चारला मिळाल तर चारला या म्हणजे मी कॉलेजमधुन आलेले असते ना त्यावेळी हा मगत तेन घरात सगळे असल्यानंतर दुरुस्तीला माणसांना बोलयचं एकट्यानं त्यांना सांगितलंनाई बोलवायचं कुणाला असू दे, तसंच, रुटी चिरून काय केलं एक तर दिसत नाई त्यांना डोळ्याने आन काय पैशे आणायला आत गेल्याकाय गेलं, काय आणायला गेलं त्या माणसाला द्यायला काय केल्यावर, काय करायचं इथं कोण बाहेर पण नसतेय
हम होय, काई नाही जरा, शेजारी जरा घर होऊस्तपर्यंत
हा हा तरी पण नाई सांगता येत वो ताई प्रत्येकाचं ना घरात अ हेआहे तसं लागून लागून नाही ना, इथं कोणाचाच तसं अजिबात नाही तसं ती लाईन पुढची सुद्धाआता फुढं काकूनच्यात सुद्धा लागून नाईत कुणाची घरं कुणाच्या घरात कोण आलं हे कळत नाई प्रत्येकाचं प्रत्येकाला वेगळं ए असं
हम्म. होय, होय हम्म, नाई बाई, कुठल्याही माणसांना आत घ्यायचंच नाई
सांगितलय आईंना एक तसं. हे करायचंच नाई कधी कधी लक्षात पण, येत नाही वो असं पटकन दार उघडलं, जातच की
हम्म, तेच की
की उघडी ठेवल्या हो ती ह्याची. हॉलची खिडकी उघडी ठेवतोय आता आतनं लॉक असते पण कळतं तरी ना कोण आलंय ते गेट वाजलं कि कळतंय बाबा हूं. आमची काय यायची वेळ असतेच ना साडेबाराला नाही तर. दीड पर्यंत तर येतोयच घरी
हम्म, होय होय हं हा
जरा... शिवाय लागतंय
होय की मग काय तर हं हा
रोज तुम्हाला एवढाच उशीर होतो काय झोपायला?
होय.. अकरा साडे अकरा हंहंहं... हम्म... हं. हम्म... सकाळी परत उठून आवरायचं आणि
होय होय... तेच की... तुमची तयारी सगळी मेसची
हम्म... सकाळी उठून आवरायचं... परत सगळं हा... हं उटायचं... आंघोळ... दारातलं झाडायचं... रांगोळी, तुळशीला पाणी आणि मग स्वयंपाक
होय होय... स्वयंपाक काय... तुमचा दोन तीन तास स्वयंपाकात... हाय की नाई
होय... नऊ वाजल्यापासनं... एक दोन वाजेपर्यंत चालू असतंय
होय ते
हम्म
परत लगेच दुपारी... चालूच... चार पाच नंतर आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत... हा तेच की... पाच ते नऊ
हम्म... दहा, साडे दहा वाजत्यातच... दहा वाजत्यातच
हा... हा... बघा कि मग, पाच वाजल्यापासनं साडे होय... म्हणजे पाच तास लागतेत बरोबर सकाळचे पाच तास... संध्याकाळचे पाच तास दहा... हा... दहा तास... हा दहा तास तंव्हा... हे... हे... सगळं किचनचं कामच चालू असत्यातं दहा तास मोजले तर... हा... तेच की... आणि परत नीट वाट ते वेगळं... ऍक्च्युली स्वयंपाक... तुमचं ते काम... दहा तासाचं दहा तासाचंय... आणि बाकीचं आणि काम... असते ते दळणं बिळणं किंवा बाकीचं काय असल ते... त्याला आणि वेळ लागल हाई की नाई? सगळा वेळ त्याच्यात जातो, होय तेच की बाई हम्म
ते वेगळं, आम्ही नाही आता आम्ही गिरणीतनच पीठ आणतो
हा तेच की, तरी पण आहेच की ऑफर परत ते मार्केटमधलं जाऊन वस्तू घेऊन यायच्या
हम्म
गव्हाचं पीठ तयारचं अ असते तिथं सांगायचा आधी त्यांना की द्या म्हणून
हा नाहीतर तुम्ही अगोदर दळतच होता की स्वतः स्वतःच करत होता सगळं
हो गिरण मग त्याचा उडतय ना घरात जास्त पीठ म्हणून ते वापरत नही आता गिरण
तेच की आणि धान्य आणा निवडा ठेवा वेळच्या वेळी हे करा, हा तेच की हम्म चालतय म, होय ठेवु का मग
हा हा चाल
हा चालतय हा ठेव हा
हो अ